हॅलो अन लागला की हे कॉल नाहीतर कनी लागत नाही कधी कधी बिझी लागते रे ते. नंतर नंतर कॉल करा अस नही. हा विसावा त्यातला मगाचा एक मधी कायम कुठला रिजेक्ट झालाय कॉल तीन कॉल रिजेक्ट झालायस पैकी
कस काय.
झिरो सेकंड म्हणजे लागलाच नाही काय माहिती. कालचं मी काल नंतर अजून ओपनच केलं नव्हतो.
काल दाखवलीच त आणि दोन झालत नव.
सतरा होतं काय तर मग कालचं कुणाला डायला झालत ते लागायने अठरा झालं. एकोणीस तुलाच किलो आणि आता वीस तुलाच केलो. नाही अम.
कितवाय हेव बॅग घ्यायला ऐत नाही काय बॅग घ्यायला ऐत नाही.
अ ना काय माहितीय मी कधी केलो नाही बाबा हे उघाच नाही कट हायचं म्हणून.
डर का माहौल.
चषक्रमकल.
माणूस पैसासाठी काय काय करतोय बघलीस.
पैसेसाठी नाही उगंच. करायचं म्हणून करायचं नाही आहे.
मग.
मग दहा मिनिट पण वेस्ट पैसा पण नाही मग काय त्याला वेस्ट म्हणणार ना आपण.
काय मग आणि.
काय नाही निवांत अजून तर बाबा आता आणि पाऊस चालू झालेवर सगळ्यांना वायर हो. णा मी घेऊन बसलोय रुमाल. व मधी बारीक पडला दुपारी आतानी. त्यांना बारीक पडालचा पाऊस.
हॅलो चारला गेलो आहे दोन दोन अडीच वाजता कायतरी पडालता.
हम्म. संध्याकाळीने बारीक पडायलाता की
तुझ लियच आवाजं हे, वाटायलायी.
काय जाम झालं
दया यायला लागल्या, तुझ्या आवाजावर आता.
इ शिव्या खाऊ नको. म्ह जाम झाले म्हण तसा आवाज यालाय.
काय,
जाम झालंय सगळं.
तेच कि खरं असं. असं काय तर मारल्यावर आवाज येत नाही, कोणत रुसून बसले मारल्यात, घेऊन बसले कसा आवाज वाटत. लाली स दया या लागल्या आवाजावर.
येऊन देऊ नको दया काय, पाप म्हणून नको रे मला, हम्म पाप म्हणजे, पाप नाही आहे मी आहे, मी बर झाले की आवाज वाढवतोय आपोआप.
आता वाढू घ्या हळूहळू मग, आवाज वाढला की तुला बर वाटते.
नाही कसा ना नाही, अरे ते जरा नेटवर्क. किशो हे ला असतोय, त्याचा डबर आवाज येतोय. नाई हॉलमध्येध्ये. आवाज वाढवले की नाकात आवाज जातोय. हा येताकी. आवाज वाढवल की नाकत जाते आवाज. हे कोणजे ट्रानस ट्रानस नंतर ट्रान्सलेट करणार का नाही, आपला ऑडिओ. हसून हसून पडणार आहे, ते पण काय बोलायला म्हणार ही.
मे आवज जा हे ट्रान्सलेटर आणि होती र तिथे जाऊन?
आपण नाही टास्कता आपल्याना कसं माझं.
हा तेच की दुसऱ्याला जाऊन दुसऱ्याला जाऊन ते, आपला आवाजत रा.
आपलंच की आप म्हणजे. त्यांना दुसऱ्यांना टास्क जाणार ना, हा ऑडिओ काय सगळं घेत नाही त्यांनी पाच सेकंड दोन सेक. सेकड वर्डस, फुल बोलणच नाही, थोडं थोडं तुटक तुट. देतात ना, पुढचा पण टस् आलाय मला.
कसलं!
ते की व्हलिडेशन, ते प्रॉपर वीस व्हॅलिडेशन झालं. आपलं वीस पैकी अठराहत्तर. करेक्ट पाहिजे मग पुढच टास्क येणार नाही, तर फेल.
आता हे तीस कॉल चे हाय नव्ह,
हे तीसकॉलच आता हा वीसावा कॉल अजून दहा कॉल झालं की मग स्क्रीनशॉट मारून आणि एक दोन दिवस लागल मला दहा कोल कमप्लीट करायला, दोन तीन दिवस.
का?
एवढं आता काय कोणाला लऊ कॉल.
दिदीला लाव.
अरे म्हणलं की त्यांच ऍप कंपल्सरी लागतय तुझं जस प्रोफाईल केलं त सगळं करून झाल्यानंतर मग कॉल लागणार त्यांना पण
अस होय?
सोड अजून फ्रेंड कारण काल दिवसभर मी कोणाला केलो नई एक पण कॉल. त्यामुळं राहील आज पण केलो नई दिवसभरातात. तर तुलाच केलोय फक्त कॉल.
तू झोपलेली आहेस
झोपलेलो सनी मग काय होणार झोपलेलो ह् होय!
आवाज लई घाण येतोय माजा.
तुझं कुठ, माझा लई घाण येतय.
हम्म, मला आता रिपीट आवाज ऐकू यायलागलाय त्यावरूनच वळखायलगलाय.
तुझ व्हय नी एवढं वाटत सोड, तूझ हाय ओरिजिनल तसच वाटतय. जेव्हा माझा डबल आवाज मला येतोय, तेव्हा कळतय.
मला तुझा आवाज उलट चांगलाच याय लागलाय. उगच म्हटल न दया या दया या लागल्या आवाजावर.
आता बारीक यायला आवाज म्हणून तुला असं वाटय तर आवाज तर घाणच आहे माहि त्या मला
कोण म्हटल?
तू हुशार हाय.
मी लई हुशार हाय.
शहात्तर ला किती म्हणत्यात? शहातरला किती म्हणत्यात ते? सेवनटी फिकस असा
पंच्याहत्तर, सत्तर
हुशार हायिस की ग. आसं लावतीस होय तुझ डोक. पंच्याहत्तर, शहात्तर
हम् माझा माझा नं माझा बर मध्ये हाये ना, म्हणून मला तेवढं येतय.
काय नंबर मध्ये?
माझ्या फोन नंबर मध्ये, ते नंबर येते ना म्हणून मला माहिती. तरी लवकरच माझ्या फोन नंबर मध्ये, हा नंबर शात्तर येतोय म्हणून मला माहिती हाय. मला माझाच नंबर फक्त त मराठीमध्ये पाठ हाय, कारण सोपं हाय मराठीमध्ये. ह
सोफी सफी नंबरत ग
ह रनिंग न मर कंटिन्यू कंटिन्यू मरेत ना चार चारचा
आणि तिना सांगितलीस काय.
काय सांगू. बडडे विष नाही, मी इकड आल. ला नि माकड भेटायला,
काय
नानी मा माहिरी अंटी गेली त्यांच्या.
गेल्यात आंटी गेल्यात वय.
आणि ती काका दोघे भेटायला गेलं, तिकं घरातल बड्डे आणि तिच्या मग तिकडं मम्मपप्पा भेटायला गेलंत.
तू का गेल नाहीस?
मला बरं नाही मी वाऱ्यात जाऊय, मी त्या घरात नाही, या्या घरात तेवढा चालू
पहिल्यांदा कंट्रोल केली सग.
ह बरं नसलं की राहत असं, कुठं तस फिरायला मीन जात तेव्हा बाहेर.
दुसरं काहीतरी टॉपिक सांगात.
क्लास्पिक. आपल्या पर्यावरणासाठी प्लास्टिक. आपल्या परि पर पर्यावरणासाठी. पर्यावरणासाठी.
हानिकारक आहे.
कारक आहे यावर तुमचे मत सांगा.
हॅलोवा असलेस काय.
नाही असंच मी माझं मनाच बनवलो काहीत टॉपिक
आणि दुसरा कुठला.
आणि सांगतो शिक्षण आपल्या आयुष्यासाठी किती महत्त्वाची गोष्ट आहे. त्यावर तुमचे मत सांगा.
तू वाचून सांगालस का नाही.
ए बाबा मनान सांगले, तुला मुद्दामून तुला वीक. का सांगितलं कारण. तुला एवढा दिवस मी सांगत होतो, बारावी नंतर तोपर्यंत डिग्री टाक साइड ला. कुठलं तर एक डिग्री साईड बाय साईड होत्या, एससी कॉलेजला फक्त पेपरला जायचं सांग मी अस सांगून तुला पटलं नाही. म्हणून मुद्दामून मी म्हणलो, की शिक्षण आपल्या आयुष्यासाठीठी किती महत्वाचं आहे. तुमचे मत सांगा. आणि लोकांचं ऐकणं नाही, ऐकणं हे पण सांगा.
पच आम्ही जी लोकल नीट सांगत, त्यांच आम्ही ऐकतोय.
हम् आम्ही नीट सांगितलं नाही, तुझं मामा नीट सांगितलं म्हणून तुला कळालं.
काय तू सांगितलेलंच ऐकलू ना. मामा सांगितला खरं मामाने एक ऑप्शन सांगितला की बाबा तू तुला ल अभ्यास होत नाही, ना मग तू शनिवार रविवारी जिथं कॉलेज असते तिथं जा.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
एसट टाकले की शेवटी, आणि कॉलेजला जाय पाहिजे लच.
शेवटी जायला पाहिजे असं नाहीय, तुझ तुझ काम तुझं ते भरतीच हो कंटिन्यू ठेवून फक्त एक्झाम पुरत त्यांनी बोलवत तेव्हा जायचं. मी ते तुला पॉस म्हणजे पॉसिबल होईल, असं सांगितलं म्हणजे तुझं भरतीचं पण थांबणार नाही. बस् पण नाही असं दोन्ही ऑप्शन होईल असं मी तुला सांगितलेलो
अ अडमिशन कठ घेणार आहेस सांग
मला देत नाहीत अडमिशन यात
आ
मला ऍडमिशन देत नाही ते ग बस कुठं
का
एवढं पर्सेंटाईला कायच होणार आहे
का जाणार नाही
घीत नाहीत मला कोण नाही
तू लिह कसो तर लि एवडा आवाजयला लागला
ए तू गप् बसअ नाकात ते जाम झाले माझं सगळं म्हून तस वाहिल आवाज गबस जाम झालयं, सुर फुरू काय होईना?
वायलय काय?
घसा तेनि सगळ नाक तेन जाम झालय, डोकं जाम झालय, कानात सर्दीईल असं. थोड थोड वेळानं आ करून, ओपन करायला लागालय ते कान माझं. जॅम व्हायलय सगळ् आतल्या आत तलावी
आं?
आत्ता मी एक घेतलो. रात्री झोपयच्या आधी घेतो.
काल?
वाफ नाही म्हणलो न्हव, गुळण्या केलोय फक्त. ते काय जाम म्हणजे मला सर्दी जरा जरा गळाल की मी गोळी खालोय त्यामुळे जाम झाले. ते काय आपआप जाम झालं नाहीय.
म्हणूनच तुला वाफ घे म्हणून सांगत असतोय. ते जर नाकात गेल कणी मऊ करते सगळं, तिथ तुझ्या कपाळापर्यंत सगळ ते मऊ मऊ करते सगळ काय अस ते भिजवते. डोक किती रिलॅक्स हूतय माहिती आहे तुला तेज्यान. जरा ते ह झंडूबाम, नाही तर विक्स तेन घालायच त्यात. काय म्हटलीस तू काल काय म्हटलीस, मी लावत नाही मी गोळी गोळी खाणार आहे म्हटलीस.
विक्स लावलो की, बामलावत नई चरचरतय.
ते कवा फिरायला यायच्या आधी. तिथं वाऱ्यात फिरली नाहीस? आणि परत गचच होणार कि ते वाऱ्यात फिरल्या
च्या आधी मी येतान विक्स लावून आलेलो सगळ आणि झोपताना आणि परत विक्स लावलोय. ये, झोपायच्या आधी मी पण नई. आता तिकडे गेलाय काय? तिकड गेलाय काय? हम्म हम्म इकड.
गार वाटाल लगेच.
इथ पण गारवा हाय, अस गार गार वार यालय. हम हम किती मिनिट राहिलं? कितना मिनिट होया, झालं कि रे पावणे बारा झाले. आं.
एकदमच स्पीकर, एकदमच स्पीकर चालू होतय, एकदमच बंदच होतय.
नुसतच स्पीकर चालू झालत.
आता बंद केलो काय? आणि चालू झालता उघडलो, फिंगर लावलो उघडलो काय?